हा स
हा नमस्कार नमस्कार
तुमचा आवाज ना खूप एकदम स्लो येतोय.
हो का पण मी तर पूर्ण रेंजच्या ह्याच्यात बसलेली आहे
हा आता थोडा आला जरा
हो का आणि व्हॉल्यूमच पण पूर्ण आहे
हा ते काय नाही नाही माझा एक कॉल माग असच त्यांचा तर आवाज तुमच्यापेक्षा पण कमी येत होता
हो का अच्छा मग ते ठीक आहे कंटिन्यू करून घ्यायचं मग आता काय कारण हे पावसामुळे वगैरे पण नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय आणि आवाज आपला आपला पण थोडा लहान असल्या की मोठा किती करायचा तो पण प्रश्न येत ो असस किती दोन तीन दिवसापासन ते चालू आहे मग ते होणारे कॉल पण नाही होते अस होऊन गेलेले आहे
हा माझं पण तेच आहे लागतच नाही कोणाला
हा तेच ना मग आणि मग कंप्लीट कसं करायचं ते पण होऊन जातं टास्क जर कम्प्लीट करायचां तर कशा पद्धतीने करायचं बस त्याच्यामुळे झालं नाश्ता पाणी झालं
हो झालं आटोपलीत काम आटोपलीत
हो का अच्छा सकाळची गृहिणींगची घाई जरा वेगळीच ते ना कुठं नाश्ता कुठे कोणाला डब्बा तेच ना सतत
पाहिजे पर्यंत पळत राहायला लागतय उठून नंतर मग थोडस हळूहळू करायचं मग जरा
हम्म तरी पण म्हणजे कंटिन्यू आपलं असतच म्हणजे साधारण सकाळी सहा ते रात्री आठ नऊ दहा असं चालूच असतं ना काही ना काही
आपल कंटिन्यू आहे झोपेत सुद्धा आपल्या डोक्यात काम सुरु राहतात
ह उद्याचं सकाळी कसं करायचं काय करायचं नाश्ता काय करायचा असं
कि अजून असतेय आपल्या जवळ झोपतात त्यांचे ते रात्रभर हालतात डुलतात ते काय आपली अशी झोपच प्रॉपर अशी नाही होत
बरोबर आहे शांतपणे होत नाही अस तस सकाळी नाश्यामध्ये रेस म्हणजे अशा हेल्दी रेसिपी बनवत असाल ना तुम्ही
हो असतय कधी असतं कधी एकदम नाही तर म चालू असतं काहीतरी काही नाही सुचतात नाश्त्याला काही नाही नसल तर मग दूध पोहे द्यायचे मुलांना
अच्छा अच्छा ते त्याच्यावर नारळ खऊन वगैरे देतात का मग
नाही नाही नुसतं साधच दूध साखर टाकायचं पोहे भिजवून त्याच्यात भिजून तसे द्यायचे मग ते होत काहीच नाही सुचलं तर मग हे असं जा्यायचं म्हणायच मग चिवडा वगैरे पोर जे म्हणतील तसं नाही तर मग असतात मुगाचे डोसे किंवा आपले आपे उत्तप्पा असत काहीतरी
पईंग असतील ना
हो एक मुलगा आता कॉलेज बारावीला आहे एक लहान आहे अजून मग आहे टिफिन असतात मग
हो आणि मोठ्या मुलांच थोडस आता आवडीनिवडी बदललेय म्हणजे पूर्वी जसं घेऊन जायचे कॉमनली तसं नाही नेतात ता मुलं असं आहे काहीतरी
कदरी काय स्वयंपाकय मग आपण नुसतं म्हणावं स्वयंपाक नाही नाही पण तू स्वयंपाक काय केला काय भाजी हि भाजी नाही ती भाजी नाही चालू असतेय मुलांच पण आता काय करणार सगळ्यांच्या निव आवडी निवडी जपत बसत तर मग रोजच्या पाच पाच चहा सहा सहा भाज्या कराव्या लागतील प्रत्येकाच्या आवडीने एवढा कुठे असत आणि आणि मग मुलांना सवय पण पाहिजे ना जे केलं ते खायची
हो जे म्हणजे आई जे करून देते ते थोडं पौष्टिक असतं भुआ असं म्हणजे विच हेल्थचा विचार करूनच करते ना पण असं असतं ना ते लक्षात यायला पाहिजे बुआ असं मग त्याच्यासाठी मग त्यांच्या हा आवडीच करा हे करा
असं मुभा दिलेलीच नाही तुम्हाला जे खायचय ते तुम्ही फ्रायडे साठी त्यांना सांगायचं वीकेंड ला बाकी दिवस तर जे भाजी पोळीच असते तेच करणार नाही तर मग भाज्या कधी खाणार नाहीत. तर मग
तेच ना नाही आणि बाहेर कसं असतं मुलं ते रॅप निघालेलं आहे तर त्याच्यामध्ये मैद्याची पोळीन त्याच्यात भाज्या टाकून ते खातात पण घरी मध्ये नखरे करता अस असतं आता ते रॅप म्हणजे काय? तर ते रॅपमध्ये तेच असतं मैदा असतो पण त्याच्यामध्ये ते मायोनी वगैरे ते भरपूर भरलेलं असतं
हो तसच नाही मग तें वीकेंड ला वगैरे करते मी घरी करते पण मग ते आपल्या अ गव्हाच्या पिठाचीचं पोळी करायची त्याच्यात करते मग ती प ती थोडी चांगली क्रिस्पी केली ना की मग छान लागतात बट
हा छान चव येते त्याला बरोबर आहे बरोबर आहे बाहेरच आपण जर केलं थोडंसं ज म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तर मुलं खातात बॉस
खातात हा मी करते तसं पा पनीरची भाजी किंवा मिक्स व्हेज करून करते आणि मेयोनीज वगैरे असतं आमच्यात तिकडं थोडंस मुलांना आवडतं मग हे ठेवायला लागतात तंदुरी मेयोनीज साधं मेयोनीज सॉस मग तस सगळं ठेवायलाच लागतं.
खाली असतं म्हणतात ते म्हणजे थोडं सॉल्टी असतं किंवा प्रिझर्वेटिव्ह असतं ना
हो पण मग आपण आता रोज नाही खात ना कसं असं होऊन जात. पंधरा दिवसातन वीस दिवसातन एकदा किंवा महिन्यातन एकदा ठीक आहे चालून जातं
बरोबर आहे बरोबर आता माझा मुलगा तर बाहेर असल्यामुळे, त्याला ते बाहेरचं कम्पलसरी घ्यावचं लागतं. शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळे पण त्यांचे मेस वगैरे असतात बुवा असं मेसेच हे आपल्याला सांगू नाही शकत ना आपण ते कशा पद्धतीने देतात बुवा असं हा म्हणजे त्यांच्याच कॉलेजची कॅन्टीन असते. असं असतं ते
बरोबर पण तरी पण त्याच्यात सांगता नाही येत ना प्रॉपर देतात का नाही देतात वरण म्हणजे नुसतं पाणी देतात
हा ते तर आहे चांगले इंटरनॅशनल कॉलेज ते त्याच्यामुळे त्यांना ते ठेवास
हा ते तर आहेच पाहिजेच बरोबर माझा मुलगा पण दोन तीन वर्षापूर्वी असं अ गेला होता बॅडमिंटनच्या थ्रू अकॅडमीला पंधरा वीस दिवस असं म्हणजे हच्यासाठी ट्रेनिंगसाठीच गेलेला गबादला गेलेला आणि चांगल्या रेप्युटेड अकॅडमीमध्येच गेलेला आणि सुरुवाती सुरुवातीला आवडलं आई इथं भाज्या खूप छान असतात मला आवडल्या पण दोन चार दिवसातच आई नाही नंतर मग आल्यावर म्हणाला आई काय सगळ्या हेच्यात तर सांबार पावडरच हो ती सगळ्या भाज्या सारख्या लागायच्या म्हणे तूच चांगलं बनवते म्हटलं हो ना आ ता समजलं ना तुम्ही घरी असता तेव्हा मग आई कसं हे कर ते ते बनवते नुसतं. नुसतं भोपळ्याची भाजी हे ते असच कर ते म्हटलं बघा आता तुम्हाला समजेल.
बरोबर आहे अ ह तुम्ही भाज्या पण धुताना कोरडी की जास्त ग्रेवीच्या भाज्या असतात तुमच्या
म्हणजे माझी मोस्टली टिफिनला तर मग मी कोरडीच करते आणि नंतर त्याच्यात ग्रेवी पाणी टाकून ग्रेवी करायचं. काय ना बाबा असतात बरोबर ना तर मग त्यांना थोडस ओलसर भाजी लागते.
अ माझं पण तसच व्हायचं म्हणजे आता तर माझे मुलं स्कूल गोईंग नाहीए. पण म्हणजे असायचं किंवा मुलांना कोरडी भाजी वेगळी आणि कधी मग त्यातच मुगाची डाळ टाकली तर मग ती थोडीशी पातळ करून द्यायची ब असं
कस रोज वरण वगैरे असं खात नाही मग ते नुसती भाजी पोळीच असते. सते मग ते जाऊ द्या मग पाणी टाकलं दाण्याचं कुठ टाकल की ती भाजी होऊन जाते मग असं हाय.
संध्याकाळी! एक वेळ ह्य म्हणजे थोडसं ग्रेवीची भाजी आम आमच्याकडे म्हणजे ग्रेवी शिवाय होत नाहीस मग संध्याकाळी ग्रेव्हीची भाजी सकाळी पण तसंच असतं असं आणि मुलांना करायची तेिंवा कोर
संध्याकाळी आण नाही असं वेगळं पाहिजे एक तर पराठे करा म्हण कधी डोस सा असतो हे नाही तुम्ही पाव भाजी दाबेली म्हणजे असं पोळी फार क्वचित हा असं भरीत वगैरे असत ना किंवा पिठलं मग भाकरी वगैरे मग चालते पण जर अस नॉर्मल तुम्ही म्हणाल वरणपोळी किंवा भाजीपोळी कर ते अजिबात नाही हा पनीरची भाजी वगैरे असेल तर मग ठीक आहे. शेवभाजी म्हण आमच्या इकडे शेवभाजी वगैरे फेमस हाय अस मग ते तेव्हा चालेल पण साधी भाजी वरण पोळी असं म्हणलं तर खाणारच नाही म्हणजे रा संध्याकाळी तर इतका प्रॉब्लेम असतो की बनवायचं काय?
मी तर लिटरली भाजी बाजारात जाऊन भाज्या जरी आणल्या तरी मला मनात प्रश्न असतो आता भाजी
आमच्याकडे इतकी सिलेक्टिव भाज्या खातात की भाजी घ्यायला सकाळच्या वेळेलाच करायची पण तरी आता काय भाजी घ्यावी असं होऊन जातं.
हो, बरोबर आहे ना! प्रश्नच असतो म्हणजे एवढ्या रोज रोज भाज्या सिलेक्ट करायच्या
ह
म्हणजे प्रश्नच हाय अशी गोष्ट हाय. सगळ्यांची एक आवडती भाजी नसते ना असे ही भाजी आहे. आणि आवडत ती भाजी तमक्याला नाही आवडत असं असतं ते.
बरोबर आहे आणि मग आता एजड सिनियर एक एक जुन्या म्हाताऱ्यांना तिखट नाही चालत. करायला लागत जास्त चना डाळ वगैरे असं म्हण पण नाही चालत.
नाही आणि आता पण कसं झालंय पूर्वी कसं आपण काही तळण म्हणा किंवा तिखट मसालेदार खाऊ शकत. आता ती प हीच नाही राहिली ही. म्हणजे कोणी सहन पण नाही करू शकत आता अस तिखटपणा आणि ऑइली पण फूड नको म्हणतात स पूर्वी घरात जसं व्हायच तस असं झालं.
माझा तर मुलगा हाय तो तर भाज्या ही खात नाही. पापड खात नाही तळलेलं काहीच नाही अरे म्हटलं तेवढं थोडं तर खायला पाहिजे आपण काही एवढं पण नाही बनवत. सारखं सारखं कि आपलं चाललंय दंड दुसऱ्या दिवशी तळण वगैरे खायला हा पुरी वगैरे असे आवडतात पण भजे नको म्हणतात. म्हटलं अरे आता सगळ्यांचे नखरे अस कसं पुरवणार ये. आणि आपण काय असं फार पण रोज रोज एवढं तेलकट म्हणा किंवा भाज्या एकदम तेलकट असं पण खात नाय आपण
हा
आठ दहा दिवसा मागे थोडं तेल खायलाच पाहिजे तेवढं तुमचं आता ग्रोईंग एज आहे त म पाहिजेच तेवढं.
बरोबरय मग केवढी शरीराचं पोषण व्हायलाच पाहिजे ना या सगळ्या गोष्टींनी असं असत मी त ते पतंजलीच त ते तेल असतं ना कोल्ड फ्रेश ऑइल तेच जास्त करून वापरते असं आणि बाकी मग अ एखादी भाजी बटाट्याची तुपात चालू शक ते आपलं छान गावठी तुपामध्ये ते भाजी चालते बुआ अस
बरोबर नाही माझं पण असं तूप घरचच असत आणि आ तेल पण आम्ही हेच लाकडी घाण्याचच वापरतो शक्यतो.
हा हां एक मिनिट ते एक कॉल एंड करू का बाई आली आमची कॉल एंड करू तुम्हाला लागलं त मला कॉल करा तुम्ही हां
हो हो मी लावते म एक पाच मिनिटानी लावू तुम्हाला